काय नाही मला . आहे, हॅलो बोल की भाई हा.
कुठं आहेस?
दुकानात .
दुकानात आहे काय गिराक आहे काय आहे काय?
सचिन हम्म नाही-नाही आता काय नाही आहे.
आता काय नाही हे स्पायडरमॅन झालाय शहाण्याने रिलीज.
झाला की स्पायडरमॅन रिलीज झालाय बाई होय बाबा.
आम्हाला
तीनशे रुपये टिकीट आहे त्यात कोण आहे.
होय तीनशेच आहे की अरे तिथल्या तिथंच रिलीज झालं म्हणालता रोया.
काय इंडियात पण झालाय.
होय त्याजा काय मी त्याला म्हणलो की मला म्हणला पैज कशाला लावालायस पैज कशाला मी म्हणलो पैज लावणार काय म्हणला रे मला. मी म्हणलो लावतो म्हणलो पैज बघा नाष्टा द्यायचं मला नंतर ना. आणि आता म्हणतय लगेच की नाही तूच द्यायचं नाश्ता म्हणून. मी का देऊ म्हणलं रिलीज झालाय म्हणलं वाटतय ऐकेना ते उद्या होणाराहून सांगणार.
नाही झाला स्पायडरमॅन रिलीस झालाय.
म्हणलोय आता मित्राला फोन लावलोय की अनेकता. त्यो म्हणला तिकीट बुक केलयं म्हणला तीनशे रुपयेचं फॉर्च्युनला. जाणार आहे मला साडेसातला सोड. हा साडेसातला शो आहे म्हणलाय असं म्हणला.
रोया काय सांगतोयस आम्हाला
अरे कंट्रोल
सांडगा म्हटलो रे
सांडगा म्हटलो रे आणि काय म्हण.
निवांत आहे. आत्ताच आलोय कामाला एक कस्टमर पण केले.
आयुष्याने मालक खुश
मालक खूश
तेवढं एक गिरायक आलं देऊया मला
हम्म मालक आता बाहेर गेल्यात.
रोज असत्यात का? म्हणजे असं टाइम टाइम काय असच जात्यात म्हणजे काय?
पाच ला जात्यात चहा प्यायला जातात रे
हम्म मथून मथून म्हणून त्या चहा देत्यात
आम्हाला येते सहाच्या आत येते आता पिलो चहा
पिलास व्हय
हम्म.
म्हणजे चार बरोबर काय म्हणजे असं बिस्कट बी खातोय आणि चहा पितोस.
नुसता चहा मालक आमचा चहा देते तेच लय आहे बिस्किट आणि काय देते.
अरं तसं नव्ह रे एकांच्यात असते हवा
हम्म अब्या आयफोन कुठलायं ह्यो सिक्स्टी हं गंडा आहे. काय? सिक्सटीन आहे त्यो मग कुठला हाय मग आता मग मित्रानं आयफोन घेऊन आलाय सिक्सटीन काही हॅलो..
हॅलो बोल की
मग मित्रानं आयफोन सिक्सटीन घेऊन आलाय आत्ता
अ हां हज भारी हाय रे मतर फोटो फोटो क्लिअर असल.
हो गानवड एकटा थोडी ह्याला इझवलंय ये शेष आपला इकडं आन मी वापरतो. घेऊन येऊ का रे उद्या
कितीला घेतलाय.
किथीला घेतलायस रे वीस हजार अ कितीला घेतलय सांग की ह्यो एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार
महागाई
पैसा देगारं त्याच्याकडं आमचे गुरु आहेत ते
एक लाख वीस हजार च्यायला इथं आहे ती फी द्यायला नाही.
एकच म्हनतोय अरे ते ऍप आहे त्या ऍप वरून फोन लावल्या शिवाय कोण आहे? मितर्र आहे. मी तर तास काही पोरी पाज मुनं नंबर माहितीन ते आहे मुनलावळो हॅलो
आणि आणि ह्यात की नाही वेगळी सिस्टीम आहे हर्षा.
काय?
म्हणजे तू कॉला आता मुलग्याला लावलास की मुलगीच चित्र दिसतय, आणि मुलगीला लावलास की मुलग्याचे चित्र दिसणार बहुतेक.
काय सांगालायस असलाय
ह्या असल रे आता कोण आप होय का आता बघ की आपण आपण मी तुला कॉल केलतो हेच हुत लेडीजच होती.
व्हय, तुला पण आता फोन लावालतो तर लेडीजच होती.
होय आणि मी मी मी आणि मी पण लावलोय की लेडीजच होती.
अ पाव अरे पहिले, ए बडे ची कल आणले, घोडा मेला जाना पडेगा. तबतक रखो, हं
तेच आणि मी म्हणलो त्याला की प्रोजेक्ट उद्या जास्त सबमिट करा म्हणजे उद्याचे उद्या कुठला आहे ते की नयी चेक करून हे कराय पाहिजे. मला म्हणतोय, मग तु मला काय सांगालाय? त्यो म्हणतोय तू मला का सांगालाय, तुझ तुझ बघ अस तसं तस म्हणायला
अ असल, अंगात आल्या काय त्याच्या, मस्ती आल्या काय त्याला.
मी म्हंटलो की त्याला, अस काय म्हणायलायस म्हंटल तू काय य म्हणजे तुझ काय ठरल असल, तु काय सांगितलं नसशील, कसा हाईस अस नुसता म्हणलो ते चिडलच जास्त असं झाल ते. त्यामुळ हे कराव म्हणल एकदा
हम्म
धर रे, ए अवऱ्या झालाय सोड आता, काय विषय नाही.
झालं तुझं, ठरलं शेतीच?
तेच घ्याव म्हणालोय ओ आता मग काय करायचं.
मग घेतो, मी पण कुस्तीतच घेतो जाऊ तिकड.
होय.
कुस्तीची वेबसाईट तयार करतो, ही सेंड कर तु मला.
करायच विषय संपून टाका.
सरानं काय तर म्हटलाय ए आय च यात नंतर युज कसं करणार, मी म्हणणार अनिमेशन करणार, म्हणणार. कुस्तीचा डाव शिकवणार म्हणणार त्यात
गाडी करून जायाच. होय आणि त्या ए आय वर आपल्याला जरा इम्प्लिमेंटेशन भे भेटत ते म्हणायचं रे म्हणजे आपण जे विचार करू शकत ते जरा आणि मग त्यातला त्या विचार करते म्हणून सांगायच.
हा वॉइस टाकणार म्हणणार आणि वॉइस तुम्हाला सांगणार म्हणणार, डाव कस टाकायत असतय ते? विषंय एन्ड असं करणार.
तेच की आणि आमचं म्हणजे कसं असतय आमची वेबसाईट जरा म्हणजे अस हे सगळ्यांना मदत करणारी आहे म्हणायच, आमच्या इथं एक ऑप शन पण असतय म्हणायच, जर कोणी क नयी नवीन असलं तर त्याला लगेच जॉईन करून घेतय. आणि त्याला लगेच क नयी फर्स्ट दिवसापासन कस करायचं काय करायच ट्रेनिंग देत ते अस तसं म्हणायच रे
हू हू
म्हणजे कसं आपलं म्हणजे सगळ हे करता येते माझं पण काय आता कणी शेतीत सगळं कणी हेच हाय ए आयच हाय
होय
असं हाय शेतीत सगळं प्रॉपर सगळं म्हणजे सगळं ए आय वर चालतय त्याला त्या मशीन तेन आल्यात सगळ्या ए आय वर चालल्यात
अर त्यान इनस्टाग्राम उडवून दिलं नाही की नमुन्यानं इंस्टाग्राम हाय व्हय त्या मोबाईल आणले त्यान अरे ते एकट्यानं घाणवट घेतलाय घाणवट ठेवलाय
ठेवलाय व्हय तू मला घेतलायस म्हंटलास
अरे आता त्याचाच रे जोस पर्यंत पैसे येत नाहीत त्याचा म अरे आपलाच त्यो पण त्या श्यान्यान क्लाउड ठेवलाय त्याच व्हॉट्सअप त्याच ठेवलाय ठेवलाय असा विषय झालाय रे सगळ त्याजच ठेवलाय
म आता फोन म्हणजे आता अजून म्हणजे तेच आता किती वर्ष वापरलाय ते त्याज त्यालाच माहीती पाच पासून झाला असं होतंय
उडवून द्यायच असतय ते देताना त्याला काय काय होतं काय माहित आता
गडबडीत दिला असल रे असं झालं असल आणि तू मला ते वेब सिरीज शोधलायस त्याच किती सीजन हाइत म्हणलास
एकच सीझन हाय रे त्याचा सात एपिसोड हाइत त्यात
म्हणजे आत्ता आत्ता रिलीज झाला व्हय तू बघितला का नाही सगळा
आता मी चालू केलोय एक एपिसोड चालू हाय माझा
एक एपिसोड चालू हाय म्हणजे पहिला
पहिलाच चालू हाय अजून सात एपिसोड हाइत
सहा ला दहा मिनट कमी हाइत हॅलो बोल की
हू ऐकलोय की रे बाळ अरे ते हे एक झालंय रे
तू किती बघितलाय एकच बघितलाय
एकच बघितलोय एकच
आर्या म आताा बघाणार होतो टास्क कंप्लीट करूया म्हणलो
मग काय करायला काडला काय ते
माळ आणायला चाललेलो म तो पर्यंत जरा दहा मिनट हुतीत म लाव म्हणलो वय असं झालं
शकत नाही म तुला
नंतरला लाव की चालते मी आल्यावर तुला लावतो पहिला मग तू नंतर लाव मला आता
तूच लावण तवा
तेच की मी लावतो नंतर आणि लाव म्हणून तुला काल पण सांगलतो काल रात्री पण कराव म्हणून तू न
अरे कस्टमर होत काल. घरला गेल्यावर होत नाही ते.
व्हित नाही म्हणजे डायरेक्ट जाऊन जेऊन झोपून टाकतो ना‌.
म.
जरा कस एक कॉल झाला असता कणी, काल रात्री ते पण बर झाला असत रे. असं होय.
काय बघूया आता फक्त बंद पडाय नको म्हणजे एवढच बास हाय.
बंद पडत नाही सोड, उद्या पतूर तुला वेळ हाय. हम्म आहे सोड बघूया की तेवढं काय? तो पतूर हुत्यात रे तु उद्या पतूर तुझ वीस तर होत्यात सोड. तू आता कणी रो हे आता कानी रोह्या संग बोलतोस कणी रोह्या ला पण तीन चार वेळा लावायचं रे आता कॉल. मी आता मी पण तीन चार वेळा लावतो मग तुला तीन चार वेळा लाव तू मला लाव अस करायचं आत्ता. म्हणजे उद्या जरा सोपं पडत तेवढंच.
व्हय.
आसा.
वड. कुठं ठेवू चांगल्या ठिकाणी ठेवशील. काय ते?
पाऊस आहे काय म्हणलं?
बारीक पडालय की पाऊस आत्ता.
व्हय इकड पण बारीक च हाय.
हम्म्.
त्यामुळ जरा पावसामुळ पण जरा हे होतय रे गिऱ्हाक मार खातंय.
हम्म.
पावसामुळं पण ह अस व्हतय रे.
हम.
हा.
आये क्या? मेरे आये तो देख तेरे आ गाडी ख.
भैया ह्या जर ह्या ऑर्डर जर का कमी असलं तर तिकीट तर जाऊन सोडा मग हनी फॉर्च्युन हेच्यात ऑफर पण असतीया रे.
फॉर्च्युनला बुधवारच्या ऑफर असत्या फक्त दोन आठवड्यानंतर जायला पाहिजे.
तर एवढ्या लवकर आता आठवड्यात म्हणेज ह्या आठवड्यात तर ठेवणार नाही रे आता.
दोन आठवडे म्हणालो रे मी.
तसं नव रे बुधवारी तिथ ऑफर ठेवतो, कणी तस ठेवणार नाही म्हणालोय.
आण्णा नवीन पिक्चरला आण्णा ऑफर नसत्या.
मग तेच रे दोन आठवड्या नंतर ठेवणार.
हम् तेच म्हणलो नवीन पिक्चर आताच लागला आणि बघ बुधवारी त्याला ऑफर ठेवतोय होय त्यो शाणा शहाणा हाय काय खुळा हाय त्यो.
मग चालतय घे चल.
चल.
चालतय ठेवु काय?